हॅलो.
हां बोल. हॅलो.
हॅलो.
हां बोला.
गुड आफ्टरनून
गुड आफ्टरनून.
जेवलीस.
नाही तुम्ही?
आत्ता जेवणार.
काय करालाय आज मेनू मध्ये एक टोमॅटोची भाजी. मुगाची आमटी, भात, भाकरी तुमच्यात.
आमच्यात आज उपवास त्यामुळे आज शाबू. मग कुठे फिरायला गेलता.
नाही फिरायला नाही कुणीकडे गेलेलो.
बर कोण कुठे जायला आवडतय?
मला. असं फ्री ठिकाणी आहे असं. प्ले स्क्रीन ते नसते तिथे.
हम्म.
जास्त फिरायला आवडते का घरी बसायला?
फिरायला.
बर फ्रेंड आहेत.
आहेत की.
बरं डिश खायला काय आवडतं हे डिश मध्ये?
डिश मध्ये साधं भाजी, भाकरी, फ्लावरची तेन.
जास्त काय आवडतय?
जास्त म्हटलं तर चायनीज.
बर कोणत्या सणाला जास्त मज्जा येत्या?
गणेश उत्सवात.
बरं बरं. मॅरिड की अनमॅरिड.
अनमॅरीड.
हम्म. फ्रेंड आहेत.
आहे.
बेस्टफ्रेंड कोण?
आहे.
बेस्ट फ्रेड कोण आहे काय?
आहेत की.
बरं बहिणी किती आहे?
बहिणी पाच.
घर कुठे आहे तुमचं?
कबनुर.
बरं मग अजून काय आवडते?
आज काय. ढोल वाजवायला हम्म.
मग गौरी गणपती मध्ये ढोल वाजवत्यास अस
होय.
बर बर.
मग तुमच्या घरी कोणकोण असतंय?
आमच्या घरी मी मिस्टर माझी मुलगी. सासूबाई, नंदुबाई, नंदुबाईंची मुलगी. आणि सासरे आहे.
काय करायला लागलाय?
काय नाही, काम चालू हाय. आता जेवणार.
हम्म मुलगी काय करायलया तुमची?
मुलगी झोपलीए.
हम्म.
आउटफिटमध्ये काय घालता, जास्त आवडता?
मग जीन्स टॉप.
जास्त आवडतय.
व्हय.
हम्म. ड्रायव्हिंग येतंय?
नई.
डान्सिंग.
नाही.
कोणता क्लास झालाय, प्रोफेशनल क्लास?
कॉमप्युटर क्लास.
कम्प्लीट झालाय.
नाही.
हम्म तेच की. घरी असताय का कॉलेजमध्ये?
कॉलेजमध्ये जातोय.
हम कोणता कोर्स चालू हाय?
किती हेच. आर्ट्स
हम्म हम्म. कोणतं इयर?
तुमचं काय? फर्स्ट इयर.
बर बर. झाडे तेन लावायला आवडतात.
आवडतात की.
बरं माझं नर्सिंग चालू हाय.
हम्म.
जी एन एम
हम्म.
मी आता थर्ड इयरला आहे.
हम्म.
मग पुढे काय करणाराय?
हम्म अजून अजून दीड वर्ष जॉ शिकायचं मग जॉब.
हम्म.
गव्हर्नमेंट जॉब मिळतोय.
हम्म हम्म, ढाले. मग आज काय? नाय घरीच अस
हा हा म अजून काय काय करायला आवडतय?
मग तर काय, कोणता तर इव्हेंट मध्ये भाग. गेला वन.
हा, सिंगिंग येतंय.
नाही.
बर.
फ्रेंड सोबत मज्जा करायला आवडते फिरायला पण.
बर बर. मग अजून काही कुठं फिरायला जायचा प्लॅन
अजून तर काय नाही, चालला आहे प्लॅन.
हम्म.
कॉलेजचा कॅम्प जाणार आहे तिकडेच जायचं म्हणाय लगलोय, खरं अजून काय फिक्स नाही.
कुठं जाणार आहे?
पन्हाळा.
कोण कोण जाणार हाय?
कॉलेज कॉलेज कॅम्प आहे, मग कॉलेजचे फ्रेंड्स त्यांच सगळी
कोणत्या कॉलेजमधून आहे?
एसी. दत्ताजीराव आर्टस कदम.
हा कोणत्या गावात ये.
इचलकरंजी.
बरं बरं. तुम्ही इचलकरंजी मध्ये कुठे राहताय?
इचलकरंजीमध्ये कबनूरमध्ये राहते. सनी कॉर्नर
सनी कॉर्नर. बरं. तुमचं स्वतःचं घर आहे, की भाड्याचं?
भाड्याचं.
घरी गाडी गाडी, सायकल कार तेन काय आहे?
आहेत दोन गाड्या आहेत, चार सायकल आहेत.
बर. टीव्ही, ‌मोबाईल, कम्प्युटर.
मोबाईल आहे, टीव्ही नाहीये. कॉम्प्युटर पण हाय, होय.
सेपरेट वायफाय
नाही.
बर.
तुमचं आहे.
बर.
मशीन आहे. शिलाई मशीन आहे.
बाबा काय करत्यात?
बाबा माझ्यावर जातात.
होय.
हम्म.
तुम्ही पार्ट टाइम जॉब काय करताय?
नाही करत होतो सोडलो.
बर बर कोणता जॉब करत होता?
स्टेशनरीमध्ये जात होतो.
बरं पेमेंट किती होतं.
सहा हजार.
बर बर. मग?
तुम्ही कुठे जॉब करत होता का?
मी जॉब नाही मी हाऊस वाईफ आहे.
हम्म.
हा पार्ट टाइम जॉब सुरू केलाय.
हम्म.
म कार्य बद्दल काय माहित आहे? म यावर पार्ट टाइम जॉब करताय का?
होय माझी बहीण आहे ना तिने जॉईन करून दिलेय.
बरं बरं. म पहिला पेमेंट वगैरे काय घेतलंय?
नाय हाय अजून स्वस्त आहे मला.
हा हा.
तुमचं
माझं पण फर्स्ट टाइम आहे आता पहिला कॉल आहे हा.
हम्म.
इंग्लिश बोल
एवढे नाही आहेत.
हम्म क्लास टीचर कोण होत्या?
आमचे माझे दहावीला नेजे सर होते. बारवीला पाट जेवार आहे स्कूल.
कुठे आली?
पहिली पहिली ते पाचवी भारत मताला झालेचस करणजीत. अ सहावी-सातवी इकडं कमनूर मध्ये रत्नादि पै स्कूलला जात. लई आठवी ते दहावी जेवारय स्कूलला झालंय म्हणते.
हा.
अकरावी, बारावी गोविंदराव कॉलेज ला झालेली आता आम्ही शिकते द डी केे सी ला.
बरं डी के सी मध्ये कोणते कोणते कोरस आहेत?
बी के सी एम ते बी एफ बी ए बि कॉम, आर्टस सायन्स, टी सी ए
बरं म सायन्स का नाही घेतला?
मला नाय आवडत सायन्स.
. बारावीला किती टक्के होते?
पन्नास
कोठे क्लास लावलेला?
नाही घरीच होते. शाळेत असताना चन नाही.
भाऊ आहे कि बहीण आहे सक्की?
भाऊ आहे.
तो कितविला आहे?
त्याची बारावी झाले.
बर बारावी कधी झाले?
हम्म दोन हजार तेवीस ला.
म आता काय करतोय? कोणता जॉब?
अय आकाश इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामला आहे.
त्याला पेमेंट कितीे आहे? आं तुमच्या हॉबी
मझी आपली अताकाय सुद्ध्याला एवढी काय घेऊ ठेवलं जवला जायची एवढीच इच्छा आहे
म क्लास कुठे लावलाय
लावलाय की.
कुठे लावला
प्रेम ढोल साखरपे दवाखण्यापशी तिथं त्यांचं हे ऑफिस आहे.
बर
अच्
ठीक आहे, थैंकयू कॉल रिसिव केल्याबद्दल, पुन्हा कॉल करेन.
हा.
ओके बाय
बाय सेमटूयू